हा, मी एवढा कॉल कर.
हा मग एवढा करीन मग चारच बाकी आहे मग आम्ही करू. चारच बाकी राहतील. तेन आता पाचवा ह पंचवीस झाले.
झाले का?
हा हा सव्वीस सव्वा आता मग चार नंतर करत हम्म मग
मी बी भाऊजी घेऊन जातील
हा मी तेच म्हणल त्याला यु विल य यस शो विल माया पाच दहा मिनिट पाच मिनिट थांब झालंय मावशीचं तेवढे काप आले की मग मीच नाही म्हणणार मीच म्हणणार होते भाऊजी जरा ठेऊन चांगल नाही वाटत ते आल्या आल्या पाणी
नाही चहा इथे नाही घेत ते हात पाय धुता जेवायचं
हम्म म त्याना भाऊजीं नी परत दुसऱ्या दिवशी ठेवतो म्हणे परवा दिवशी ठेवायच पण ठेवायचे काम नाही आता झालं
आता कट झाले आता ते कॉल यांचे आता काय ठेवतील ते
हम्म तेच म्हटलं तेच म्हटलं हम्म जाऊ दे जाऊ दे आपणच झाल दुपारचीच आहे बेटा आता भेंडीची भाजी आता मसाले भात कर हे
मग भात आवडतो ना बेटा तुला सोयाबीन टाकू भातात म सोयाबीन टाकते मी भातात हं अरे दिदीचा फेवरेट आहे नाणी मासी सोयाबीन
नानू काका बी नानू काका बी लय खायची ओ बाई पण नानू काकांना काय माहित कोणाची दृ ष्ट लागली काय लागली त्या सोयाबीन च्या भाजीले तेव्हापासून आता सोयाबीनची भाजी खाल्ली की ओमेटच होते करतच नाही मी आता भाजी सोयाबीनची
नाही मी ना केलेलीच नाहीये खात नाही, हे बरीच चिल्ली खातात पण ते भाजी गीजी नाही म्हणतात मी किती वेळेस म्हणले ह्यांना मोबाईलवर पाहिले ना बाई टाकून हे
नाही दही बी नाही मी कधी नाही मी कांदा अन टमाटर बारीक बारीक कापून अ सोयाबीन काक अ हे तळून घेऊन मग त्याच्यात टाकून मग भाजी करायची तुझ्या भाऊजींना तर लय आवडायची उपास असला की तेच भाजी कर काही असलं की तेच भाजी नेऊन नेऊन नेऊन कायम कोणाची दृष्ट्य लागली काय लागली काय? मग दोन तीन वेळेस नेली ना तर उलट्या उलट्या झाल्या तेव्हापासून त्यांना सोडूनच दिली आता नावच नाही घेणार ते सोयाबीनच्या
हम्मम नाही आमच्या बी दिलेली आवडते चिल्ली सोयाबीन चिल्ली येते हो भाजी पण म्हणते ते पण हो इंग्लिशचे स्पेलिंग आहे का? हा बरं ठीक आहे सांग. त्याच्यामुळे मग मी कर नाही आमच्या इथे करतच नाही. आमच्या इथे बाकीचे सगळ्यांनीच सगळे खातात. आम्हीच नवरा-बायकोचे नाटक काय, मी एखादेवेळेस म्हटलं करून खाऊ भाजी, आता अशी खात होतो, पण नाहीच म्हण त्यात आपण कधी म्हणाव तर नाही, नाही, नाही, नाही नाईचाच पाडा असतो.
ते माणस नाही म्हटलं की. ते नाही नाही म्हटलं की नाही करतले.
हा, मग ते तर आहे. नाहीच म्हण- नाही, नाही, नाही.
मी तेच म्हटलं त्यानला की मोबाईल पा्हायचा जायचे दला जा तुला कॉल कराय
माझा घेऊन बसलेले आहेत ते. सगले काय माझा घेऊन बसलेय. पण ते माझ्या याच्यात कसं आपण ते कॉमेडीचं लेडीजचं काही-काही पाहतो ना. आप आपल्या याच्यात वेगळे येतात. ते पाहतात ते फायटिंगचे. गाडी एक्स. तीडअनचे. कुठ काय. झालं, काही नाही न्यूज. यूज हेज, त त्यांच्या हेजात ते जास्त येतात.
मी ते सांगा गेला बरा तु आल्याबरोबर आल्याबरोबर तु म काय जाऊन दिलं.
हां मंग चिड- तत ते कधी कधी चिडून जात, म माइ दिदी म्हणते ना? म्हणलं तू पप्पा कधी खिस्त मळ माहीत पडतं का आणि ती कधी तू प् प मी पाहिलंच नाही कधीतून पप्पांना रागवलेलं. आणि मग त्या दिवशी चिडले मग त्या दिशी काहीतरी मी बोलली काहीतरी ते चिडले मयावर मग मी चुप होती चुपच बसून घेतलं मी काहीच बोलले मग मला म्हणता मी आज पहिले पाहिले म्हते मम्मी ते पप्पा चिड हा, नाही तर आपण तीन म्हणा ना दिदे अस करू नको चिडती ना जी तसे म्हता कधी तुल पप्पा चिडले की अस चिडती
हा मग मे श्लोक बी म्हणते आपण म्हणाल काय म्हंजे कधी तुला पप्पा बोलता का खालतू पप्पाच नाव खराब कर दे की पप्पा ममध्ये बोलप्पा तु काही नाही बोलत पप्पा तुले काही नाही बोलत पप्पा तुले काही नाही बोलत तू विचार प पणे मले माझे तरी पप्पा बोलतात तुले काही नाही बोलत
हा मग आमची पण तशीच करते ना तसेच म्हणते आमची काही कमी नाही आहेे दीदी आम आता पर्वता दिवशी ढोसे आता खाल्ले पण दोन दिवसच झाले बोलणे झालं, अशी ना आपलं त्या विषय प आपे ढोसे खाल्ले हे खाल्ले आणि परत आली पीठ पाहिलं तिनं फ्रीजून पिशवी काढून किचन वाट्यावर ठेऊन दिले म्हणे मला करून देशील तर ढोसे दे, म्हणजे खाईन नाही तर नाही खात. म्हणलं, नको क हो भेटु भेळा खाल्ली म्हटले म्हणून पोट भरले तुझ मसाले भात तरी खायतिलावा मसाले भात तिला आवडतो मसाले भात घेतेत तेे मम्मी म्हणे बरोबरच ताईनी बाईंनी बहिणी बहिणीने खुदकाबरोबर कियास
माझा तु सुनील माहित असे डोमलं त्याच्यात मग काय करू तिची गरज आहे तर तिने लावून दयला पाहिजे ना मम्मीला की आई मी लावून पाहिजे तुला तुझ्याशी तर बोलते ते तर चुकले विचारने पूजा तुम्ही फ्री आहे का मी लाऊ का
अगं काल तिने ना त्या बाहेर गेली आता मग बाहेर गेली आता मम्मीलाी माहितीच आहे ना काय बोलणार आहे कोणी आता कॉल लागत नाही म्हणून आई मी बाहेर बसते किंवा बाहेर चला बसतो
हा शायनी बनते नाही तर बाहेर असत असते किती वेळा ते पप्पा आले बस नाही तर आता दिवस होते तेव्हा दहा दाहा वाजेपर्यंत लोक बाहेर बसत
हा माहिती आहे म माहिती आहे मला हा माहिती आहे मला ते सगळं मग मी तेच सांगू राहिली ना, एखादी म्हटली असती, आई मी लावतो संध्याकाळी काल कसे पाच वाजता लावलं की तेच तीन कॉल तर तेच बोलली आणि म शहानीने दहा दहा मिनिटे, पूर्ण होऊ दिले तिला माहिती, दहा मिनिटात होते अन दोन कॉल मग म घरी आली ते मग मम्म्याने कि ओ लगेच कि तो बोले चल्लई तो लगेच उट ग बोले व तेरे पास लेक आ रही ती बोले त फर मैने बोली की गिरा डालेंगे तो ला बोले मेरे पास फिर, बोला मग मम्मी जवळ देऊन दिलातर मग मम्मी बोलली त्या कॉलवर, परत तिन दोनदा मम्मीला कड म्हण मम्मी परत लावाला दहा मिनिटं परत लावले तर दोन, काल तर मम्मीशी मी बोलली
मग म राधा देऊ पाच सात झाले म्हण कायचे पाच स काल पूज्याला तर चार पाच लावले म्हटलं तिने सकाळी मले लावला पापा लई लावलास म्हटले. आ.. आठ नऊ कॉल म्हटलं किती खोटी बोलते म्हटल. तुया मम्मी ला तर माहीत नाही पडत म्हटल?
नाही व माहीत नाही पडत. मी तेच बोलले? मम्मीले.. की मम्मी मला होऊ द्यायला लाउजो. नाही त म थोड म्हटल मम्मी.. मम्मी ला का माहीत नाही का आता दुपारच्या टाईमाला तो झोपतो अकरा साडे अकरा ला तो झोपतो.
आव.. सका सकाळी मी न तसच केल. मी ना दोन कॉल लावले पप्पाच्या ह्याच्यावर. पप्पाशी बोल.. बोलण झाल माया. मग नंतर पप्पाच्या याच्यावर लागत नव्हते.. लागत नव्हते. मग म्हटल. थांब वैष्णवीच्या याच्यावर लावते. म वैष्णवीच्या याच्यावर लावला. ते एक कॉल लागला नाय तिच्या जवळ काही लागतच नव्हते? दोघांच्या याच्या लागत नव्हते.. लागत नव्हते मी म्हटल अस का म्हटलं रोशनी? त्या मम्मी ची जवळ माया फोन लावून घे? कर म्हटल.
म.. मी काय केलं पहीले ते सकाळी ना त्यांचा येत होता ना? यांचा चालू होता. मग यांना पहिले साधा च कॉल लावला होता. पावणे बारा बारालाच साडेबारालाच लावला. म्हणल आज लावू करजो म्हणओ अरे.. म्हणे.. मग तिकडे जायचय दुपारून. त शेट मध्ये लव जेवन घेऊन आवरायला लावल. म्हणून ल बसलो. म्हणल. ठीके म. म यांच्याशी बोलायला बसले. मग याना म्हणल मग ह्या कॉल वर बोलू राहिले. असं करा ना कुठं हाय व याच काय चाललय गाण चाललय का ह्याला रडतच ऐका. तर म्हणल क.
हो.
त्याच्यावरून. लावा म्हणे. ठिक आहे. मग त्याच्यावरून हे बोलले. मग तेवढ्यात त्या. यांना लावलाच ह्याच्यावरून आणि तेवढ्यात त्या त्यांचा व यायला लागला वैशुचा. मम्मीन धरला. कट केला. म. तिचा कट केला नाहीत. तूझा यायला लागला म्हणु. मम्मीन यांच चालू येशील. त. मम्मीन इन येकलशिल म्हणून लावून सांगत अशीन. की पूजा उचल म्हणून तिचा कॉल ती लाऊन राहीली तर? मी थांब म्हणल जाऊ दे. आपल झाल बोलून की मग लावू. मग तुझा कट केला ग. दोघांचे कट.
नाय नाय मी ना ते एवढ घाबरले होते. जाऊदे आता. मम्मीशी पण बोलण बाकी होत. मम्मीशी बोललीच नव्हती. पपाशी बोलली होती. मग मी. अस का म्हणलं रोशनी. तूया मम्मीला सांग माया मोबाईल वर ला. दादी ले देण तू बात कर म्ह. तुला काय आणशील? खाऊ मंग लावला ते एक कॉल लाग. टाकू म्हटलं झाले म्हटलं रोशनी. कट करून परत लाव कट कट करून लावायला गेले त मग लागलाच नाही त्यांच्या फोन. म मिन. फोन केला म्हणत काओ फोन नाही लावून राहीले तर म्हणजे आ ते लागूनच.
हम् द्यु दे का माम फटका द्यू दे तिल थांब.
हम्म थांबरे दोन एक. आदी स मी नीटच रायला बोलू दे म्हणते घेते तुले हालय संध्या हा मी ते स लय हालय चिडचिड. करते संध्या.
सं संध्याकाळी त पायाले धरते माया तसंच. करते तो, त्याल क घेऊनच काय स्वयंपाक कडेवर फोडणी, गिडनि द्यावं लागते. द्याव लागती.
दल दूध पाजलं तरी मी. कि हा शांत बशील. कोण तो, ऐकाल तयार नईत. तो या टायमा असंस करते म म्हणते तू माया जवळच बस, म् खेळते त बसल की मी, आण् मी उठली हल्ली की त्याचं लगेच दुखणं सुरू होऊन जात लगेच ऍ-ऍ-ऍ-ऍ करते तो.
अय आता पप्पा येतील आन कुठं चालला? पप्पा यायचा टाइम झालाय आता श्लो अन् आला. चालला, निघाला, पाच मिनिटांत पप्पा येते.
हुं. हुं. हुं. हुं.
म्हणून त्यो लपून बसाला असणार, आवाज द्यायचा झाला की जेवायसाठी.
हा बरोबर.
म मी तेच म्हणतो. हम, मी तेच म्हटलं, दुपारी एवढा वेळ आपण बोल्लो, कमीत कमी एक तास बोललो आज आपण.
हा.
तरी त्यान बोलू दिल नाही. चिंचू चाचा केलं नाही म‌.
नाही दुपारचं नाहीच करत, दुपारच नाहीच करत. तिथं पण, राधा ताईकडे तशीच करायचा आ घेव मी मावू. कशाला उभी बी राहिली किचन ओट्या जवळ की, असाच करायचा, तो राधा ताईकडे बी. राधा ताईकडे पणं आ. हॅलो.
हा बोल ना. बोल ना.
हा. म तेच म्हणलं जाऊ देत. ठेव दहा मिनिटं झाले, मी. पाहि न आता केले ते आम्ही दोघं करून घेऊ नाहीत म उद्यागिद्या सकाळी लावून पाहिे हा तुझ हा तुझ्या इतार लावु हा ठेव हा ते टुणटुण टुणटुण काय वाजत पहा.